म्हणलो हा. आवरलं का संगळ ताई, हा-हा-हा.
चाललंय अजून, आज, अंडी करायची.
होय, हा-हा-हा, बरं-बरं. हो-हो, हम्म.
हम्म, हा-हा आणि हे वेगळं, तुमच आवरलं का?
आमचे नाही अजून चाललंय, चाललंय अजून आमची झाड लोट चालली आता.
हम्म-हम्म, हम्म सकाळपासंनची संध्याकाळपर्यंत जी हा सकाळ प संध्याकाळपर्यंतची असते काय?
अ होय, सकाळच, संध्याकाळी असतिया आमची एकदम, आणि सुट्टी दिवशी मग काय दोन-दोन वेळा असतिया. दोन, तीन, दोन, तीन, वेळा त्यामुळे चालू.
हा.
तुमची, मुलं काय करता ओ?
आम आमची, मुलं माझी.
हा तुमची-तुमची मुलं काय करतात.
माझी मुलं, एक आहे. जॉबला दुस दुसर आहे जॉबला, मुलगी पण जॉबला आहे. मुलगा पण जॉबलाच आहे. हो.
मग लग्न झाले की नाही?
होय मुलगीच झालंय, मुलग्याच करायचंय आता.
करायच आहे व्हयं बरं-बरं. चालतंय-चालतंय मुलगा पण जॉबला हा चालतंय की, म्हणजे काय, मग अपेक्षा तुमच्या काय आहेत मग?
अपेक्षा आमच्या काय नाहीत. मुलगी चांगली असावी हम्म, हा बास दुसरं काही अपेक्षा नाही. काय दिल, काय दिलं नाही, तरी चालेल. हा.
चालतंय की, चालतंय-चालतंय हा म्हणजे आता काय बघायला चालू करणार आहे काय मुलाचं तुम्ही?
होय-होय करणार आहे की.
करणार आहे होय बरं बरं चांग अजून एक वर्षांनी काय बरं बरं चालतंय की. चालतंय, चालतंय, हो, हो, हो.
मदतीला मदतीला नको का सून.
मग सून आता मदतीला कुठली ती नोकरी करणार.
होय मग काय तर मग सकाळी जाऊन जाताना करून जाई संध्याकाळी येऊन कर.
होय, होय, हो. मग आता कुठं पोर बाहेर गावी आहेत का? नोकरीला होय काय बर बर मुलगी काय? शिकली म तुमची.
आमची मुलगी झाल्या बी, बी आहे
बी, बी होई आणि जावय तुमचे.
जावंय आमच्या आयटी कंपनीमध्ये आहे.
माहीत होय बरं, बरं, बर, बर, कधी झालं मुलीचं तीचं लग्न म्हणजे आत्ताच झालं का?
आत्ता नाही बरेच दोन चार वर्ष झाली.
चाले बाय बरं, बर, बर चालते की चालते हा मग मुलीकड जाता की नाही तुम्ही.
जातो की वर्षातन दोन वर्षातन एकदा.
जात का? हा हा ह. होय होय तेच की ही मे पेस मुळ जायला मिळत आहे ना आणि. सुट्टी घ्यायलाच येत नाही तेच की. म मु मुलं येतात की नाही मुलं. येतात की नाही सुट्टीला येतात.
आणि मुलगा येतो पण मामाच्या मावशी असत.
त्याला तिथं करमत असेल हो त्यामुळं तू जात असेल मामांच्या मावशीकडे.
होय ते इकडे येत नाही.
येत नाही का हा ह बरं बरं बरं हम््
त्याची मम्मीच जाते मग मामाच्या घरी मावशीच्या घरी.
होय अगोबाई! असू दे
हा हा.
आणि काय? बाकी मग
काय नाही बघ चालले आता स्वयंपाक करायचा.
हा.
पावणे आटला मुली जेवायला त्या. सगळं आवरायचं हम्म, हम्म. मग सगळं झाड लोट करून देवा देवाबत्ती करायची.
हा होय तेचकी. आणि मग तुमचं ते आधिकवान केलं की नाही ह्या वर्षी मुलीचं मग.
अधिक वान केलं की. केलं केलं क हम्. अजून एकदा करायचं म्हणजे तीन वर्ष होत्या हम्म एकदा केलं की तीन वर्ष होत्यात. मग काय मग काय नाही करायचं.
होय होय तेच कि.
आता एवढं दिलंय आणि सगळं दिलं म्हणत्या - आत्या म्हणतात उंदीर राहिलाय आता.
खूप दिवस झाले हा हा हा.
हा गणपतीच सगळं. एक - एक - एक दिलेयं आता म्हणते उंदीर राहिलायं.
म का पुढच्या ला उंदीर कारा मंग उंदीर द्या.
हा. तेच कि तिला म्हण आता मंदिर जातो तुला. व्हय.
हो झालं का तुमच देवाचं वाचून.
देवाच आज वाचले नाहीय आज वेळ नव्हता आज दुपारी - काय वेळ नव्हता त्यामुळ नाही वाचलेलं आता वाचायचं.
होय काे बरं बरं.
हम्म, तर मुली ना आज जरा. म्हणजे उद्या सुट्टी शनिवार रविवार सुट्टी असल्यामुळे ना घरी गेल्यातं.
म्हणजे आषाढी एकादशीची सुट्टी त्यांना असतेच शनिवारी रविवारी?
शनिवारी असती पण काई - काई ना नसती.
कॉलेज ला जात नसतील शनिवारची.
नाही म्हणजे काय कायचं असतं ज्यादा लेक्चर वगैरे असतात. शनिवारचे पण हा त्यामुळे सुट्टी देत नाही कॉलेज म उद्या आषाढी एकादशी मूळ सुट्टी. ती मिळाल्या. ह हम्म आणि आता पुढच्या शनिवार- रविवार कसं हे. पेपर आहेत ना चालू होणार आहेत ना युटी- युटी चालू होणार आहे.
बरोबर युनिट टेस्ट हा.
हा मग त्यामुळं मग कसं मग जात नाहीत घरी शनिवार- रविवार. कोणच घरी गेल्यावर अभ्यास होत नाही.
होतं नाही होय बरोबर आहे होतं. नाही अभ्यास.
ह मग पंधरा दिवसात ना एकदा जातात.
जात आपले होय आता आहेत आता पुढच्या महिन्यात पण बरे सण बिन आहेत सुट्ट्या येतात. आता ह्या महिन्यात जर जात नाहीत काय हा हा.
एक फलटणची- फलटणची एक हाय आहे. एक वाईची हाय परत एक हितले हितलीच आहे. पण ति तीसं घरी जात नाही.
हाहा हे जवळ पास ची आहे काय?
हो तरी सुद्धा नाही घरी जात नाही त मग आता महिना झाल बघ ती आली अजून एकदा पण नाही घरी गेलेली.
हा पण आता रक्षाबंधन ते पुढच्या महिन्यात येतात सण. त्यावेळी जरा पोलीस अगं बाई होय हम् त्यामुळे काय तुम्हाला सुट्टया. नाही मग हा तेच क एकदा चालू झालं की झालं ते.
मग ती काय होय परत नसतेय कुठे जायचं नाही काय नाही.
होय होय होम्
म्हणून तर शेगाव जायचं प्लॅनिंग तेव्हा. केलंत ना.
होय होय सुट्टीत आपलं जायला येते. ना देवाला तेच की
हम्म
तर राहिलं की राहतय. ते
तेव्हा पण मी चालू ठेवलं असतं ना, तरी माझ्याकड बंद झालं नसत. माझं म्हणजे चालूच राहिल असं.
होय ना! तेच की सुट्टी हो कॉलेज वगैरे चालू असते. की
हम्म होय! मी सुट्टी घेतली होती. म्हणून मला मिळाली होती. सुट्टी
ते कि सुट्टी घेतल्या शिवाय मिळत नाही. हे की नाही!
हा मग काय तर आता दिवाळीला पण कसं आहे. दिवाळीच्या आधी पेपर ठेवलेत. त्यांनी मेन फायनल परीक्षा
बर
आणि नंतर दिवाळीला चार दिवस सुट्टी दिल्या आणि परत लगेच. पेपर ठेवल्यात हम्म आणि डिसेंबर महिन्यात सुट्ट्या दिल्यात एक महिनाभर सुट्टी दिल्या डिसेंबरला हम्म असं केलं. मग त्यांनी
मग तुम्हाला मग जरा त्याच्यात थोडंसं रिलीफ मिळेल हाय की नाही. थोडस डिसेंबर डिसेंबरमध्ये तेच कि दिवाळीत काही नाही. या गौरी गणपती वगैरे पण जात नसतील. ना कि मुली
तेव्हा! त्या यांची फोर्थ फोर्थ इयर वाल्यांची हे ठेवल्या मेडिसिन मेडिसिन मेडिसिन, हम् तेव्हा थर्ड इयर वाल्यांची ठेवल्या हा जो फोर्थ इयर वाल्यांची हम्म हम् बरोबर गौरी गणपतीतचं ठेवल्या
हा त्यावेळी जरा कसं! सणाच पण तिकडे केली पाहिजे. हो परीक्षा जरा मुल
नाही नाही तस नाही नाही नाही नाही, तस काही नाही.
काय जरी असत. की परीक्षा परीक्षा होतातच.
हा तेच कि ती बदला बदली नाही. करायची सण बिन तसल काही नाही.
होय होय, तेच की
हम्म हम् हम्म चालतय काय नाही. बघ आवरायचं काय हम्म हम
आमच्या चालय बागा आतून आता आवरायला झाडा लोटायला तासभर लागतोय.
होय सगळं झाडायचं हम्म तेच कि आता मॅडम आल्या होत्या
हा हा आले होतो होय! हम्म हम्म आहो त्याची त्यांचे हे पण पंढरपूरला गेलेत. त्याची कन्या आली होती. इंथ तिला काहीच माहित नाही. तिला आणायला शाळेत पाहुणे गेले होते.
हा होय काय?
हा पाहुणे गेले होते. मग ते इंथ आली मग फोन केला. त्यांना सरांना हा मग कळलं पंढरपूरला गेलेते
हम्म ते गेले होते. शाळेत तेव्हा ते तिथं सांगितलं. की चला म्हणून सगळे गेले होते. मग ते गेले त्या कुठले! कुठलं हे कि ते आता कुठलं व खारीका
हा वखारी, वाखरी, वाखरी, लाय वाखरी ला. हा वाखरीचं रिंगन हे चखलाच, चिखल असतोय तिथं चिखलात ह करत.
हा मग तीथ गेल्या.
हा आता दाखवली की टीव्हीला वाकरीच रिंगण शेवटचं रिंगण आहे. आ ते झाले की चिखलाचा खेळ खेळत आणि परत पंढरीला जातात उद्या.
हम्म, गजानन, गजानन, गजानन महाराजांची पालखी पोचली की आज.
हो हो पोहोचले की दाखवल ते पण गजानन महा गजानन महाराज संस्थान. दाखवलं टी व्ही आता, हो, हो त्यांच खरच की नाही हो? तुम्ही आता तुम्ही गेला होता तेव्हा पलकी निघाली होती हाय की नाही?
हो, हो एकवीस ला आम्ही गेलो एक, एकवीस ला पालखी निघालेली तिथन.
त्यावेळी तुम्ही तिथच होता शेगावमध्ये, हा.
आम्ही विचारणारत की दुसऱ्या दिवशी किती वाजता निघणार तर ते म्हणले सात वाजता. निघणार आहे.
हा हा हा बघा कि म्हणजे महिना झालाय ना?
हो बरोबर महिना हुन किती ग
हा महिण हा बघा की म्हणजे एक महिना लागला तिथून पालकिला इथ पईच असते की ती पई.
होय, होय पाई पाईच असतेया.
महिना भर अगोदर निघते.
होय.
आज बरोबर पोहोचली, हम्म.
हम्म, छान असते पण ते त्यांच ती पांढरे, पांढरे कपडे परत ते टोप्या हातात झेंडे कसलो भारी दिसत ते, ह, ह. हम्म.
उद्या आमच्या मुलांची पण हाय शाळेत आहेत आता, मुलांची पण. होय, शाळा पण आहे दोन तास पहिले होणार. दिंडी आणि परत तास होणार नेहमी प्रमाणे. कारण सोमवार पासून तस नसते त्याना नसते सुट्टी आणि सोमवार पासून परीक्षा चालू आहे धाकट्या पोरची आमच्या लहान मुलाची.
होय, हा हा हा हा हम्म.
मग ते आता उद्या मग ते सगळं वारकऱ्याचं धोतर बितर बघून ठेवायचं आहे. त्यांना हो.
हा हा धोतर काही घालायला येत नसेल?
आहे कि ते इलॅस्टिकचं आहे पण आता तिची उंची वाढली आता काय होते कुणाच ठाऊक तुम्हाला तरी बाई मी घालणार छोटं असल तरी
चालतोय की त्याला का होतेय नाहीतर तू तसला अ वाईट कलरचा बाक
काय की घरात आहे की. आहे, हाय की तसल पुर आहे हो ताई तसले कपडे ट्रेडिशनल कपडे हे दोघांचे पण आहेत.
हा दुसर घालायचं मग जब्बा कुर्ता.
तेच की आणि आबीला पण त्याच्या बाबांचा बसतोय च आता. बदलायचा म्हटलं तर. हाय त्या गोष्टी द्यायच्या मग अ तर बघतोय त्या का मग. ते आणि टाळ बघायचा आहे. चिपळ्या मागत होता तो. चिपळ्या कुठन आणायच्या. झेंडा, चिपळ्या, टाळ ह पाहिजे. आत्या आता परस ते झाल की काही घरी सोडत नाहीत ना. ते तसच धोतर बीतर घालून हम्म, मग सगळे क्लासेस अटेंड करायला लागते पोरांना.
हा
त्याला शाळेला बसाय लागतेय की धोत्रात.
हम्म, टाळच म्हणली असतीस सकाळी तर मी दिल असत की सकाळी टाळ.
टाळ टाळ आहेत. आता वर बघते की जाऊन. त्यांचे दोन टाळ आहेत दोघांचे. बघते की. वर जाऊन आता, झाडायला गेल्यावर वर बघून येते.
बर बर
ते लहान असताना नानांनी दिलेले आहेत टाळ. प पंढरीला गेल्यावर. ते आणलेले आहेत. ते आहेत वरच आहेत बघुतेक कपाटात.
त्यांनी गेलती तेव्हा मी पण आणलाय आरूला एक आणलेला खाली. आणि आम्हाला एक आणलेला.
आणलेला हा तेच की. हा
हम्म हम्म
त्या कधी कस पोरांना दिंडीला बिंडीला लाग
लागत्यात हो.
हाय आता. द्यायच शोधून पोरांना.
हा चलतय की. हम्म हा
आणि आता काय, तुमच तर आवरायला काही नवुच वाजतात आहे की नाही.
नऊ म्हणजे, नुसत्या चपातीच नऊ वाजेपर्यंत चाललेल्या असत्यात.
हा बर आता तुमच बाकीच झाल असेल की करून सगळ.
बाकीच